गवा
हा येतोय बोल
अरे कशान का
नेटवर्कला तुझा तर वेळ अरे तुझ्याकडेच तुला नेटवर्क इश्यू होता
अर नाही वा मला फुल नििडघुत ररी तू परत रिटर्न कॉल लावतस का नाही मला तेव्हा पण तुझ कॉल कटू द सारखं उचलते मी कट होतोय उचलते कटुते
हम् ह तरी पण मी करत होतो ते आपलं हेच तुझा आवाजच येत नव्हता ना स्टार्टिंग पासून थोडा वेळ आला तेवढाच
होय काय
आता व्यवस्थित काांब नाही तोरला तुझ तर व्यवस्थित हो दे
हा हा हा आता कुठ आहे रूम वर आहेस का
हा बोल की काय म्हणतो
कोणाच्या रूमला आहेस काय नाही म्हटलं रूमला आहेस तर कुठं आहेस
नाही आहे तिथे जा
होय कुठं बाहेर
आहेय तिथझय रे
होय काय
हम्म व
हम्म हम्म हम् हा हा
हम् हम्
जेव्हा की जाणार मण
तु कुठ आहेस
पंपर बाबा काम काम मी ऋतू दोघं आहेत कामाला ऋतू बसलाय चॅटिंग करत हॅलो हॅलो
हॅलो
बोलगी अर मयाने रुत अरे दोघं ऋतू बसल्या चॅटिंग करत हॅलो
अरे बोल की
अरे बोलतो की तुला आवाज येईना झालाय का माझा
नाही तय नाही नेटवर्क ला जावा
अर नेटवर्क लाच आहे अजून किती नेटवर्कला जाऊ दोन फायले डायनलोड झाल्या मार्दा त्यात हॅलो हॅलो
तुझा आवाज असा अडकत अडकत येतोय
काय कळनाय पावसामुळे असेल का नेटवर्क नाही येते जास्त पाऊस पडतोय लेका
हा आता लेका म्हणलच नेटवर्क आहे तुला आणि आता
आर आत्ता होतं आणि आ ता बाहेर आलोय पाऊस पडायला लागला आताच. च्यायला छत्री घेऊन आहे मर्दा आताच.
हं आता राऊट ब बरोबर राऊटरच्या खाली उभा हाय बग
कोण तू व्हय?
राऊटरच्या खाली उभा आहेरे बरोबर.
हा हा हा. माझा येतोय का? माझा येतोय का म्हणल? ए पोरगं डुबवतय, हॅलो.
हॅलो, अरे बोलणार आहेस की नाही तुम्ही?
आर बुलतूय की मगा पासन हॅलो हॅलो करतोय भावा मी. काय आता इथ बाहेर रोड वर आलोय आता.
भावा मी काय करणार.
रोडवर आलोय रोडवर.
हम्म. बग? हा.
काय झालय काय कळना झालय या नेटवर्कला पण या. तु आ म नाय आजुन आलेलं. तुला आलय, नाही तुला आलय काय?
मला झालंय आठ दिवस, मला आठ दिवस झालेय यून.
मला अजून त्यातलं एक पण याय नय बघ. आता हे सगळ सबमिट केल्याव बघूया येतय का?
मला आलाय, पण काय ते मला आलंय की पण ईशान मला म्हणाय लागलाय की, पहिला हे कर कम्प्लीट कर.
व्हय कारण ते पुढचा टा
काय फक्त तीस कॉल कम्प्लीट झाल का तर पुढचा येतोय. तीस काॅल कम्प्लीट झाले तर, येतय पुढच.
होय काय?
काय?
अस आहे व्हय. मी म्हणतो मला येईना का झाले, सगळ्यासनी आले अन् मला का येईना झाल्या.
हम्म आता हे तीस कॉल कमप्लीट झाल्याव, आता परध्याच बी परध्याच आता निगलाय.
आत्ता भेटलाय व्हय, नई परध्याला पण आलं न्हवत?
नव्हता.
हा हा हा. काय कळना, गाड्या बिड्या लय याय लागल्यात्या. तुझं काय, हॉस्टेलला राहनार हाईस का बाहेर? अर तुझ काय म्हटलं हाॅस्टेलला राहणार आहेस का बाहेर?
हास हास्टेलच.
कारे?
हास्टेलच आता बाहेर नाही, बाहेर आलो की बिघडलो बघ. आता तिथं आहे पण, वाडितली पोर येत्यात घ्यायला तिकडे ज
हा. हॅलो. गेला आवाज गेला तुझा.
मग कामाव इथेच राहायच म्हणतात सगळी पोरं.
हा हा दिप्याचा मागाशी फोन आला रे मला. दिप्याचा फोन आलता मागाशी.
काय म्हणत् हुता?
म्हणला -अजून एकाला. अजून एकाला म्हणतोय ऍडजस्ट करायला पाहिजे तुम्हाला रूमला. ती दिप्याच्या आत्तीच पूर्गं कोणतरी आहे रे ते प हा हा ते इथं कॉलेज येणार आहे आत्ताच फलगा येत रे तच्या. ते म्हटला ह्या पण तुमं डजस्ट करा म कुठं राहा तिकडे रा हॉस्टल रावा वावाडी राहा कुठ पण राहावा. तर त्याला घेऊन राहावा असं झालं या. तेज्यामुळ. आता काय कव काय कर ना ऍडजस्ट करू त्याला तसं काय नाही. ऍडजस्ट करता येते या. हॅलो. हॅलो. हॅलो.